हॅलो
हॅलो बोला.
हा आवाज येत आहे काय?
हो येतो आवाज येतोय.
हां बोला की काय करायला? चहा पाणी झाला?
नाही आता चहा करायचा बघा म्हटलं तुम्हाला कॉल करावा. मग चा करावा. तुमचं झालं चहा?
त मुलं शाळेत आल्यावर करायचं.
होय का. कितीला येतात?
सात सातवीला एक आहे. तिसरीला एक आहे. मुलगा सात मुलगा सातवीला आहे. मुलगी तिसरीला आहे.
होय. तुमचं गाव कुठलं?
मी कोल्हापूरची. तुम्ही? हां हां कधीपासून जॉईन झाला आहेसा?
आता कालपासूनच सुरू झाली माझं.
मी आज झाले.
आज झालाय का तुम्ही? होय.
हम्म हम्म.
बरोबर आहे. किती झाले तुमचे कॉल?
आता चार झाले.
लवकर झाले आज दिवसभरात मग तुमचे.
हा होय. तुमचं?
मग कालच आता हा शेवटचा आहे माझा.
हा हा म्हणजे पाच होते का?
हो पाचचा टास्क असतो ना तो
हा, हो. माझं आता हे चौथं तुमचं केलं ना चौथं चालू होणार आता तुमच जर केल्यावर मी फोन केल्यावर
हा हा बरोबर आहे. काय म्हणता कशाची आवड आहे तुम्हाला? ह, ह, बरी आहे रेसिपी
अ हम्म हम्म रेसिपी आहे की मस्त चांगलं चांगलं करून चमचमीत खाणे. तुमचं तुम्हा ना ना ना जैनांचे आहे मी.
होय का आम्ही पण नाही खात.
हा हा तुम्ही कुठलाय?
आम्ही सातारा म्हणजे लिंगायतवानी.
हा, हा आम्ही जैनंद हा, हा. माझी माझी भाऊजय पण भावजय पण लिंगाय- लिंगायच -लिंगायचेच आहे लव्ह मॅरेज आहे त्यांचं. हा ती पण काय
कुठ आहेत ते, कुठे आहेत ते?
आ इथ मिरजला आहे इथं.
मिरजला आमचे पाहुणे खूप आहेत आव तिकडं.
होय मिरजमध्ये कुठं?
आडनव काय त्यांचं म्हणजे, हो आहे की माळी मग लिंगायत मध्ये वेगळी असतील ते,
लिंगामध्ये वेगवेगळे प्रकार आहे काय पण ल असं लिंगाचे आहे म्हंटली बसवेश्वर म्हंटली आणि लिंगायत सा आहे म्हणाले.
हो बसवेश्वर आहे. म त्यांच आडनाव कस काय माळी काय माहिती.
काय माहिती ती माळीचं आहे, मग मला सांगून पणचं लव्ह मॅरेजे म्हणजे भावाचं आणि कधीपासून ओळख होतं काय माहीत. मी सारखे विचारायचे तू जैनांचा आणि तिला लिंगात कस काय करून आणलायस. म्हणताना मग सांगायचं अगं लिंगायची हाय, लिंगायची हाय, लिंगायची हाय.
जे हा म्हणजे काय फरक नसत म्हणजे आपण म्हणजे पाळतोच म्हणजे हिंदू धर्माप्रमाणेच आपण सगळं करतो ना.
हा हा.
तुमच्यात पण कडक पाळतात का ओ? हो उपवास वगैरे असतात का तुमच्यात?
उपवास आमच्या आता सध्यातच चतुर्मास म्हणून असते चार महिने उपवास असतात आमच्यात.
हो चातुर्मास.
हा मग तेच आता माझ्या मुलगीला पण देणार आहे मी पण लोपी म्हणून असत्या.
बरं!
सकाळी कांदा, लसूण, मीठ लोणी म्हणून असत. ते लोन -लोन घालूनच स्वयंपाक करायचं सगळं.
हा.
हा संध्याकाळी सहाच्या आतच जेवायचं नंतर जेवायचं नाही काही नाही खूप कडक असते.
हो मग चार महिने तेवढं करायचं का?
हा चार महिने करायचं जे मोठे लोक असतात, वृद्ध लोक म्हणजे म्हतारे लोकं असतात, वयस्कर लोक असतात, त्यांनी फळे वगैरे खाऊन दुपारचं म्हणजे जेवायचं पण कसं असं बसबस खायचं नाही तेवढंच एकदाच घेऊन खायचं. आणि एके एकाच गोळ्या औषध तेन असा कडक उपवास करायचा नाही कांदा लसूण जमीतून उघवलेले पदार्थ असत की नाही.
मुळा हे असं खायचं नाही हा.
होय का, मग तुमच्यात सगळे सात च्या आधी रोज जेवतात की चार महिनेच तेवढं.
नाही कायमच खातात आम्ही संध्याकाळी सहाला म्हणजे जेवतात. पण एकेकासनी कसं सहाच्या आत जेवण भाग नसते नाही.
हा.
म्हणजे त्यांना मग त्यांना चालत ते मग कामाच मला तर वेळ होतय.
होय मग तुम्ही कधी सा म्हणजे उशिरा तुम्ही करता जेवता.
हा होय. हा होय. एखाद्या वेळेस कधी तर होत असं जर लवकर होन झालं तर. खरं कंटिन्यू एक एक जण पाळतात तर संध्याकाळच हा. संध्याकाळी सहा नंतर जेवले ना जेवल्यानंतर एक ग्लास पाणी प्यायचं नाही काय दुसऱ्या दिवशी सकाळीच.
बाप रे. खूपच कडक आहे हो तुमच.
होय हम्म.
अ चांगलंच पाळताय तुम्ही.
होय आता माझ्या मुलगीला तेच मला टेन्शन आलंय माझ्या मुलगी आता कशी करणार इकडून तिकडून आली. की खायला दे खायला दे करते आता चौथीलाय.
मग लहान मुलींना पण जरा पाळावच लागतं का.
ते पाळायचं म्हणजे ते अ दहा वर्षानंतर नाही ना. त्यांना अशी लोपी म्हणुन असत त्या मुलसिनी कुमारिकेच्या आधी.
बरं बरं.
हा मग ते त्यावेेळेस त्यांना ते करायला लागते ते केल्याशिवाय मग पुढच कुठलंच. त्यांना मुलीसनी काहीच धरता येत नाही ते बस मंदिर मंदिरात जाऊन नाव देऊन यायला लागतेय रोज मग बसते मंदिरात जाऊन आहे ना. आम्हाला बस्ती म्हणतात आमच्यात मग ते मंदिरात जाऊन तांदूळ परत लाया तुपाचा दिवा हे जाऊन तिथं अष्टक पणून असते सगळं ते करून यायला लागतय ते आता ते तिला जवळ चार महिने ते तिला करायचे लागू होणार त चार महिने आणि या महिन्यात महिन्यात एकदा आहे ना पंचमी आणि अष्टमी असते त्या दिवशी खूप कडक असते उपवास असते.
होय का.
हा. मग मुलासनी कांदा लसून खायचं नाही मग त्यांच्या त्यांच्या मुळ तर आम्हाला पण आता चार महिने कांदा लसून बंद आता मग त्यात. माझं कसं शुक्रवारची लोपी म्हणुन असतात म्हणजे तिच तर चार महिने करणार. माझं एक महिनाच असते एक महिना म्हणजे शुक्रवारचे चार असतात महिन्यामध्ये. सकाळी उठून जायचं बस मंदिरात जाऊन. म्हणजे घरातलं सगळं त आवरून आठ ला म्हणजे मंदिरात जायच घरी यायला दीड दोन वाजतात.
अरे बाप रे मग स्वयंपाक वगैरे मग तुम्ही कसं करता.
सकाळी तर लवकर होतात दुसरा ह्या वर्ष माझा तिसरा वर्ष आहे हो. मग वर्षातून पाच पाच वर्ष येत ते करायचं असते मग सकाळी लवकर उठून स्वयंपाक आणि करायचं. आठ ला म्हणजे बसतीत जायला लागणार.
हो.
मंदिरात गेलं की नाही मग आ होय.
तुमची त्यातलं तुम्ही करताय हे सगळ.
कनी मंदिरात गेलं की नाही तिथ असते पूजा पाठ त्यांनी चालू असते भूकच लागत नाही खरं.
ते पूर्ण विलील होतं ना ओ आपण त्यामध्ये
हा मग ज्या वेळेस आपण घरी. हा घरी येतो की नाही काय खाऊ काय नको असं होते.
होय ना.
हा खरं घरी आल्यानंतर ना तरी सुुद्धा सकाळचं जेवण खायचं नाही आपण आपण तिथनं आल्यानंतर न ते आपली जी पांढरीे सांडी असते आंत शिवायचं म्हणजे बाहेर इकडं तिकडे शिवायचं नाहीं डायरेक्ट यायचं किंचनचा ओटा साफ करायंचा मंग आपलं स्वयंपाक करायचं स्वयंपाकांत मीठ घालायचं नाहीं आपलीं ती लोन लोन म्हणूंन असतं ते लोन स्वयंपाक करायचं आणि तेचं ताजं करायचं आणि ताजं खायचं
आणि ते दुपारी खाल्लं की नाहीं संध्या संध्याकाळी जेवायचं नाहीं दुसऱ्यां दिवशीच मंग शनिवारी शनिवारी जेवंल तरं चालतंय हे असंच माझ्या आहेनं पांच वर्ष आहे परंत अ महिन्यांतून एकदाचं असतें पणं आता ते चातुर्मास चालूं होतंय की नाहीं
हो बरोबर आहे
हां तेंव्हा चालूं होणारं ते माझं लंय एवढं कांहीं नसते ते चार चार दिवंस येतांत चार दिवंस म्हणजे शुक्रवार महिन्यांतून चारचं येतांत नां ते
चार येतांत हो बरोबर आहे
मंग माझं हाय माझं चालतंय माझ्यां खरं मुलगीचचं टेन्शन आलंय मंला तेचं म्हंटलं ती खाऊं खाऊं करत्यां तिला ते जमणांर नाहीं बघां आता फळं त्यांनीं घेऊन यां म्हटलं फळं असलं की जरं पोट भरल्यां जरं वाटतं
हां हां तेचं की आता तुम्हांला पणं संध्या सकांळची भूकं लागतं असेल की दुपारी तुम्हीं जेवला
हो लागतंय कि मंग आता ती कंट्रोल करायलांच लागतंय पाणी प्यायचं एखांदवंस लईच भूकं लागली केली तरं मंग एक वाटीभर दूधं एक ग्लास दूधं पिल तरं चालतंय पणं खरं जमलं तरं नाहीं नां जास्तं कांहीं खायंचच नसते
हो ये
हां
बापरे
त्यांवेेळेसच कडक असतं ते आता हां म्हणजे अजूंन मंदिरांत सांगितलं नाहीये ह्या तारखेपांसून तुमचं आहे म्हणूंन आता मंदिरांत कधीं सांगतील तेंव्हा मंग जायचं मंग त्यांचा खर्च पणं येतं आहे खारीख बदाम
हो सगळं आ आंणून ठेवां लागतं
हां वाळले खोबऱ्यांचे तुकडे परंत पावशीर कुंकू
होयं कां
हां परंत हे हम्मं पां म्हणजे अखंड आपणं तांदूळ असतेई कि नाहीं
हो आख्खां तांदूळ बरोबर आहे
आख्खां तांडूळ ते पाव एक किलो लागतंय चांगलं पाहिजे कंट्रोलच ते तांदूळ चालतं नाहीं चांगलं तांदूळ पाहिजे त्यांला
हां
मंग तुपांतला दिवा तूंप पाहिजे बारके बारके छोटे असे चांदीचे मेळे असतांत असं चमचां ते सगळं लागतंय मंग ते सगळं तयारी करायंला पाहिजे हां ते सगळं तयारी करायंला पाहिजे चांदीच तांट हे तेम
बापरे खर्च भरंपूर आहे हो
खर्च भरपूर येतोय, एक चार ते चार ते पाच- हजार पर्यंत खर्च येतोय.
सहज येणार आता चांदीच घ्यायचं म्हटलं की तुम्हाला पैसे बघा किती जात्यात.
हा होय, मग ज्यांच, ज्याचं ते, कोण हाय एकमेका करत्यात माझ्याकड आहे हे घे ते घे म्हणून आमचं तुला सासरा तेन हायत कणी
हा
ते करतात मग ते केले की नाही मग त्यांचे खायला अस देतात ना ते
हा, हा
ह् मंग आणि काय?
आहे जेव बघा निवांत तुमच्यासारखे आमचे उपास नसत्यात आमचं एक टाइम संध्याकाळी जेवायचं आणि दुपारी साबुदाण्याची खिचडी खायची उपासाचं खायचं.
हा, हां
असा आमचा उपास असतो. तुमच्यात शाबुदाण्याची तुमच्यात साबुदाण्याची खिचडी खाता का नाही?
नाही साबु नाही खात आमच्यात.
नाही खात?
नाहीय खात! अ, वरीचे तांदूळ खाता शाबू जास्त कोण खायला बघत नाही.
हो वरीच तांदूळ का.
छापेला सांग, मग
पण तुमच्या उपासाला ते चालतच नाही ना?
नाही, नाही चालत नाही फळ दूध हे असं खातात पण ते चालत नाही.
अकलुजला पण तुमचा समाज भरपूर आहे का ओ?
हा, हो!
ऋषीमुनी वगैरे ते म्हणजे येतात तिथं बघा ते. मुनी, हा ते महाराज येतात बघा.
हम्म, हम्म
तुमच्यातले ते एक कुठले तरी मुनी असे प्रसिद्ध झालते बघा खूप छान सांगत होते ते. मला नाव आठवेना बघा त्यांचं खूप वर्ष झाले.
हा, हा नाही आहेत, ठिका -ठिकाणी आहेत. पण लांब जाणं बस्तीला म्हणजे असं हे, त्यांनी कसं हे करून थांबलेलं असत्यात. तिथं जाऊन त्यांना भेट द्यायची असतीया.
होय
मग इथल्या इथं, आमच्या गल्लीत कशी करतात अशी मोठी ट्रॉव्हल्स करतात आणि त्यात बायका मग मी येणार हाय तो येणार हाय लिस्ट काढा आणि त्यांची मग त्यांनी एकदम जाऊन महारांच्या जाऊन भेटून करून येतात.
हा, हा
म्हणजे असं माहित होत ह्या ठिकाणी मराज आलेल्या आहेत त्या ठिकाणी माराज आलेल्या आहेत असं म्हणत म्हलं ना
हा
तर लेडीज सगळ्या गोळा, गळा, गोळा होतात आणि ट्रॅव्हल्स करून जात आता हे सगळी भेट
हो, हो बरोबर आहे. तुमच्यात कृष्णाचं करतात, का रामाचं करतात?